हॅलो! हॅलो!
हा बोला हा येतोय की आवाज
हा हा हा काय चाललंय?
चालय जेऊन बसलोय आताच तुम्ही जेवला का नाही.
ना अजुून
का हो आज का जेवला नाही
अजून थोड्या वेळाने होतंय
ह ह ह
मग उद्या गटारी आहे मग काय कटार स्पेशल?
गटारी स्पेशल कोणती रेसिपी हवी तुम्हाला?
मग चिकन बिर्याणी करायची होती मग मला जरा माहिती पाहिजे होती म्हटलं कसं कसं करायचं असतं? ते काय?
चिकन बिर्याणी किती किलोची किती प्रमाणात करायची तुम्हाला?
दोन किलो ची करायची होती म्हटलं रेसिपी विचारावी काय पहिल्यांदा काय घ्यावं लागतं. तर काय कसं कसं?
अच्छा! तुम्हाला तरी काय काय अडल
पहिल्यांदा चिकन घ्यावं लागेल.
हा
त्याच्यानंतर तेल
हम्म
त्याच्यानंतर टोमॅटो, कांदा
हम्
ते काय काय काय काय करायचं असतं ना वाइस जरा सांगा की कसं कसं असत काय ते? दही, ला लिंबू
दोन किलो चिकन ची बिर्याणी करायची का?
आ..
दोन किलो चिकन ची बिर्याणी.
हो
बरं..
मग पहिल्यांदा आपल्याला काय केलं पाहिजे काय?
हमं हमं मग त्याच्यासाठी आपल्याला तांदूळ लागणार चांगल्या क्वालिटीचा.
तरी तरी कोणत्या कोणत्या हेचा तांदूळ घेतला पाहिजे.
हॅलो!
तरी कोणत्या हयाचा तांदूळ घेतला पाहिजे?
ब दावत घ्यायचा बासमती असतो का नाही बासमती राईस. तो दावत बिर्याणी साठी पण एक मिळतो बघ किंवा मग दा बा दावतच आणायचा बासमती एक असतो आणि बिर्याणी राईस अस काहीतरी एक, पुलाव राईस म्हणून पण एक मग दिल्ली रायस एक असतो किंवा कोलमचा पण छान होतो बघ
हम् हम्म हम् मग त्याच्यासाठी काय काय आपलं कराय लागतं पहिल्यांदा काय?
हा मग पहिल्यांदा आपण काय करायचं म्हणजे? आता किती आपल्याला बनवायचंय किती माणसांचं? तर मग काय करायचं आपण तेवढ दोन किलोची तर हा मग आता काय करायचं की दीड किलो भात आणि अर्धा किलो चिकन
हम्म अर्धा किलो चिकन असं पुरं होईल का?
नाही एक एक किलो चिकन घे मग आणि एक किलो राईस मग असं दोन किलोची बनंल.
हम् हम हमं
हा मग काय करायचं कि चिकन घ्यायचं चिकन स्वच्छ धुऊन वगैरे साफ करून घ्यायचं आल्यानंतर त्याच्यानंतर मग काय करायचं एका पातेल्यात चिकन सॉरी चिकन नंतर टाक मी तुला ते सांगते काय काय करायचं अं-चिकन हळदमीठ लावून ठेव दुसरीकडं आणि मग दुसऱ्या कोंड्यात वगैरे काय करायचं नाही नाही नाही नाही नको नको आत्ता नाही लिंबू पिळायचा ऐक ऐक ऐक तरी मग परत काय करायचं एक दह्याचं पॅकेट आणायचं दही घ्यायचं त्यात लाल तिखट धने जिरे पावडर बिर्याणी मसाला म्हणून एक येतो बघ
सवयीचा एक येतो बघ बिर्याणी मसाला इतकं छान लागते त्यांनं बिर्याणी तो बिर्याणी मसाला टाकायचा दह्यात हॅलो
हम्म हॅलो
हा मग हा म बिर्याणी मसाला दह्यात टाकायचा लाल तिखट थोडं आता ह बं का आपण सवयीचा बिर्याणी मसाला टाकतोय कनाही तर मग जे आपण थोड बाकीचे टाकणार आहे की नाही ते कमी कमी मसाले टाकायचे म्हणजे लाल तिखट धने जिरे पावडर नंतर हे आपलं गरम मसाला म्हणा गरम मसाला टाकला तरी चालतोय किंवा नाही आलं लसूण आलं लसूणची पेस्ट टाकायची
तूप टाकायचं हा आलं लसूण पेस्ट आणि तूप टाकायचं आणि काय करा माहतीय का मॅरिनेट कर आता हे आपलं मॅरिनेशनचं चाललंय बरोबर का चांगलं मग ती मसाला दह्यात मिक्स करून घ्यायचा मिस्करणं
हा
नंतर मग काय करा पू काय द हा दह्यात मिक्स केल्यानंतर काय करायचं पुदिना घ्याय चा पुदीना आणि अ एक ला एक हिरवी मिरची आलं
एकचं हिरवी मिरची घ्यायचं का किती अशा चार पाच घ्यायच्या
टेचून घ्या म्हणजे फक्त आपल्याला काय करायचंय पुदीना आता टाकलं तर उग्र लागतो ना जास्त मग आपल्याला पेस्ट बनवून घेताना थोडा पुदीना कोथिंबीर आणि एक मिरची फिरवून घे. आणि त्याची पेस्ट टाक पेस्ट टाकल्यानंतर ती पेस्ट आहे का नाही दह्यात
पेस्ट कुठली आलं लसुण पेस्ट म्हणताय का
नाही नाही आलं लसूणची नाही पुदिना पेस्ट ही वेगळी पुदिना
पुदिना पेस्ट ही दुकानात भेटते का आपल्या आपण घरी तयार करावी लागते?
घरी बनवायची पुदिना आणायचा. पुदीना हा
पुदिना आणायचा पुदिना पुदिनाची पानं मिक्सरच्या एका भांड्या भांड्यामध्ये टाकायचं आणि काय त्याच्यात टाकायचं
कोथिंबीर घ्यायची कोथिंबीर घ्यायची आणि एक हिरवी मिरची घ्यायची छोटी ते टाकायची आणि पेस्ट करून घ्यायची त्याची ती पेस्ट एक चमचा टाकायची त्या चिकन ला लावायची आपण हळद मिठ लावलेलं चिकन आहे कनाही त्याला ती पेस्ट सगळीकडे लावून घ्यायची. मग त ती चिकन की हॅलो ती चिकनची जी आपण. सगळं हे केल लावून घेतलेलं आहे त्यात ती दही पण मिक्स आणि मसाले मिक्स केलेले का नाही. त्या दह्यत टाकायचे आणि काय करायचं अं. फॉईल पेपर असतो का ना आपला तो घ्यायचा त्याला असं जरा वाटी टाईप. हे करायच किंवा फॉईल पेपर राहू दे काय करा वाटे घ्या छोटीशी. त्याच्यात कोळसा टाका कोळश्यावर. तू कोळसा गरम करायचा तूप टाकायचा त्याच्यावर आणि पटकन. झाकण ठेवायचं म्हणजे दम सॉरी सॉरी असा. काय म्हूनतो आपन. धूर द्यायचा त्याला काय म्हणतो.
मग त्याच्यानं काय होतं या धोर दिल्यानंतर.
म्हणजे स्मोकी फ्लेवर येतो एकदम छान असा. आणि म त्याला एक तास ऐक नाय ती वाटी. परत चांगलं असं अ. हे दिल्यानंतर स्मोकी फ्लेवर आल्यानंतर काय करायचं वाटी काढायची आणि. अ एक तास तसच ठेवायचं एक दोन तास मॅरिनेट जितकं मॅरिनेट. तुम्ही चांगलं कराल का नाही. तितकं ती म बिर्याणी मध्ये अस ज्युशी ज्युशी लागत चिकन. हम्म असं करायचं मग आता आता आणि एक नाही तुम्हाला गड
पण नेह मी काय म्हणतोय साधारणपणे आपण दोन किलोची बिर्याणी आता म्हणजे.
हा.
आपण आत्ता तयार कराय घेणार मग दोन किलोची. च्या बिर्याणीत अ किती माणसं जीवन उठते साधारणपणे तुमचा अंदाज.
ती आता माणसांच्या खाण्यावर आहे आपण कसं सांगू शकतो.
तरी म्हणजे एक वीस एक पंधरा. एक सोळा अशी किती त्यांना तरी दोन किलो तर उठू शकतो.
तीच की बोला तुम्ही तेवढं कशाला विचारतात.
होय. तेच म्हटलं आणि काय काय करायचं असतंय काय.
हा ऐका आता जर. समजा उद्या सकाळी अ म्हणजे लवकर आपल्याला बनवायचं असेल चिकन. म्हणजे बिर्याणी म्हण जे काय कार्यक्रम आहे किंवा काही पण आता गटारी आता मग आता. काय काय बनवाय लागत लवकर मग टाम नसेल तर मग ही मॅरीनेशन. नाही का नाही रात्रीच करून फ्रीज मध्ये ठेवायचं चिकनला. आणि मग सकाळी फक्त काय हो. उलट म्हणजे जास्त मॅरिनेट होईल का नाही तेवढं चांगलं असते म्हणजे आ काही दोन दिवस नाही करायच आप ल्याला रात्री चिकन मॅरिनेट करून ठेवायचं फ्रीजला आणि सकाळी वापरवायचं. किंवा मग नसेल रात्री करायचं तर मग एक दोन तास आधी बनवायच्या. मॅरिनेट करून ठेवायचं हा मग नंतर काय करायचं एक मोठं भा पातलं घ्यायचं. बिर्याणी साठी आता मग काय करायचं तेल वतायचं तेलात. क आता बघ आता आपण भात शिजवायचय तर. मग तेल टाकायचं थोडस पाणी टाकायचं त्यानंतर लिंबू. लिंबूचे दोन पीस टाकायचे नंतर. खडे मसाले म्हणजे लवंग मिरी दालचिनी तेजपता. ता हि सगळं टाकायचं ही टाकल्यानंतर मग काय करायचं आपला. आपण भात जो घेतलाय म्हणजे राईस घेतलाय. तो राईस घेतलाचा नाही तो टाकायचा.
हम.
अ हेजात आणि. सत्तर ते ऐंशी पर्सेंट शिजवायचं का माहितय का आपण जंतर दम देणार आहे का नावीस वीस पर्सेंट राहिला शिजतो त्यात म्हणून सतरऐंशी पर्सेंट शिजवायचा.
मग ते सत्तर ते ऐंशी टक्केशी झाला एक कसं ओळखायचं.
म्हणजे आता मग आपण भात शिजवल्यानंतर कसं पटकन तुटतो असं तुटला नाही पाहिजे भात. सत्तरते ऐशी पर्सेंट म्हणजे, कसं जरा कठीण लागतो तुटताना तुटतो पण कठी कठीण ह्याच्यात तुटतो म्हणजे सत्तर ते ऐंशी पर्सेंट शिजतो तो भात असं बघायचं हा. मग ह सगळं झालं. कि मग एक आता ज्यात आपल्याला मेन बिर्याणी बनवायची ते मोठ पातीलं घ्यायचं. त्यात काय करायचं तेल वतायचं आणि ती मॅरिनेट केलेलं चिकन आहे आपलं.
ह म्हणजे जे मसाला बसाला लावलेले.
हा बरोबर ते टाकायचं. तेलात चांगलं एकदम अ बघता आपण मॅरिनेट केलेल्या चि कन तेलात टाकण्याच्या व आपल्याला जर कांदा किंवा मग टोमॅटो कांदा टोमॅटो टाकायचा पहिल्यांदा परतून घ्यायचा आधी कांदा टोमॅटो. नंतर ती मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं हा का चिकन शिजलं.
हम.
नायटी पर्सेंट कि मग काय करायचं. अ म्हणजे थोडं चिकन जोर रस्ता थोडासा म्हणजे ग्रेवी निघती.
ह
ती ग्रेव अर्धी काढून घ्यायची आणि तो अर्धा थर खाली तसच ठेवायचा चिकनचा.
म्हणजे पहिल्यांद पहिल्यांदा आपल्याला ग्रेव खाली ग्रेव खाली टाकायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती राईस टाकायचं का ह.
ह् मग झालं मग असे थरथर मांडायचे झालं मगअ को तेबीर पोदीना टाकायचं तूप टाकायचं किंवा कलर पण वापरू शकतो झालं मग.
हम बापरे एवढ ते एवढी मग दोन किलोची किती माणस ना पुरत.
पुरल ना म्हणजे, ती तुल तेच म्हणलं खाण्यावर आहे पंधरा वीस जणांना.
हम् हम् हम् बर बर चालते चालते बरो बर करत. त मग उद्या चला चालत आहे मग ठीक आहे ठेव का मग.
हा हा हा.